हॅलो हा तुम्हाला माझा आवाज येतोय का
हो येतोय
हा तुम्ही तु हा तुम्ही तुमची दहा दहा मिनट देऊ शकता तुम्ही तुम
हा बोला हॅलो हॅलो. हॅलो ऐकू येत नाहीये? हॅलो. हॅलो. हॅलो? हॅलो. हॅलो हॅलो ऐकू ना- हा देऊ शकते बोला.
हा. तर मी तुम्हाला आता शिक्षणाबद्दल काहीतरी सांगणार आहे.
हम्म. हो माझ्या मुला- - ची ना दहावी झालीय. तर मला त्याच्या पुढील शिक्षणाबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही?
हो नक्की सांगू शकेल. आता जर तुमच्या मुलाची दहावी झाली आहे आणि- त्याला किती पडले हे सांगू शकता का तुम्ही?
हो.
किती पडले आहेत त्याला दहावीमध्ये?
त्याला ना सेव्हन्टी फाय पर्सेंट पडलेले आहेत.
हो खूपच चांगले पडलेत त्याला. तर- तर पंच्याहत्तर टक्के त्याला पडले तर तो सायन्स सुद्धा घेऊ शकतो जर त्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री- सारख्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल किंवा त्या बाबतीत शिकायला त्याला आवडत असेल तर-
ऍक्च्युली त्याला डिप्लोमा करायचाय. तर त्याच्या संदर्भात मला काही सांगू शकाल का तुम्ही?
डिप्लोमा कुठला करायचा आहे त्याला?
त्याला कॉम्प्युटर डिप्लोमा करायचाय. तर मला तुम्ही सांगू शकाल का? साधारणपणे- हे करण्यासाठी किती खर्च येईल मला?
जर डिप्लोमा इन कॉम्प्युटर जर त्याला करायच असं- ते कॉलेजच्या बेसवर असेल. जर तुम्ही- गव्हर्नमेंटचे कॉलेज बघत असाल तर तुम्हाला वर्षाचे- फी साधारणतः अठरा ते पंचवीसच्या दरम्यान, अठरा ते पंचवीस हजारच्या दरम्यान- माफी बसत. आणि जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये बघत असशिला तर तुम्हाला साधारणतः अ- एक ते दीड लाख रुपये फी लागू शकते.
अच्छा.
हां. तस तुमची तुम्ही जर रिझर्व्ह याच्यात बसत असाल रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये- तर तुमची तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते आणि त्याने तुमची फी पण कमी होऊ शकते.
माझी कास्ट आमची एस- सि आहे. तर एस सी वाल्यांसाठी कमी ह्याच्यात होईल का?
हो एस सी, जर तुम्ही एससी मध्ये येत असशिला तर रिझर्व कास्टमध्ये- तुमची फी कमी होऊ शकते. तसं तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ते विचारू शकता. तिथ तुम्हाला पूर्ण माहिती भेटल. आणि जर तुम्हाला, तुमच्या मुला जर डिप्लोमा इन कॉम्प्युटर करायच आहे तर- तो साधारणतः तीन वर्षाचा असतो कोर्स. तीन वर्षात त्याच पहिलेच नॉर्मल बेसिक कव्हर होत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये आणि कॉम्प्युटरबद्दल बेसिक सगळं कव्हर होतं पहिल्या वर्षात. दुसऱ्या वर्षात त्याच ते सगळच ऍडव्हान्स मध्ये होत. पण- हा दुसऱ्या वर्षात ते असाईनमेंट सेमिस्टर वगैरे- जवळजवळ प्रत्येक वर्षी सहा सेमेस्टर असतात या मुलांचे. तीन वर्षाला- अठरा सेमिस्टर होतात पुूर्ण. आणि तीन तिन्ही वर्षाचे मार्क्स मिळून फायनल बनतं त्यांचं. आणि जर तुमच्या मुलाला डिप्लोमा करून, डिप्लोमा इन कॉम्प्युटर करतो- त्याच्यानंतर त्याला डिग्री, बीटेक ची डिग्री जी असते त्याला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन भेटू शकत तुमच्या मुलाला.
डायरेक्ट सेकंड इयर ला फर्स्ट इयर करायची गरज नाही का त्याला.
डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन भेटत कारण फर्स्ट इयरला तुमच्या मुलांना तीन तीन वर्षां डिप्लोमा केलेला असतो त्यामुळे त्याला डायरेक्ट सेंकड इयरला ऍडमिशन भेटत फर्स्ट इयरला ऍडमिशन डायरेक्ट नाही भेटत म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला भेटत आपल्याला जेणेकरून आपले वर्ष पण वाचतात.
ओके म्हणजे दोन वर्षात त्याची डिग्री होऊन जाईल का?
हो दोन-दोन वर्षात त्याची डिग्री होऊन जाते तीन वर्षाचा डिप्लोमा आणि दोन वर्षाची डिग्री असे करून त्याच पाच वर्षाच पूर्ण शिक्षण असत ते.
ओके.
हां ते करून त्याला आय आय टी सेक्टरमध्ये सुद्धा जॉब चांगल्या पॅकेज सोबत भेटू शकत, पण जर त्याला जर वेगळ्या कशात तर इंटरेस्ट असेल जस की डिप्लोमा करून बरेचसे पोरं ई टी यू मध्ये जातात. नेवीच्या याच्यात
अ नाही त्याला त्यात काही इंटरेस्ट नाहीयाय त्याला डिप्लोमाच करायचाय.
हां पण तो जो
तर मला अजून त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही? हां अजून तुम्ही काय डिटेल देऊ शकता का मला.
हां मग मी तुम्हाला तेच सांगते त्याला इंटरेस्ट नसतो पण तरी सुद्धा एक माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते. की इ टी ओ असं बी एक असतं. चार महिन्याचा कोर्स असतो तो आणि
हम्म.
त्यासाठी एक एक्झाम देतात आणि कंपनी थ्रू स्पॉन्सर भेटते आणि कंपनी थ्रू स्पॉन्सर भेटली कि तुम्ही ते चार महिन्याचा कोर्स करून, आठ महिने शिफ वर ट्रेनिंग करून तुम्हाला एक खूप चांगला पॅकेज भेटू शकतो. मंथली तुम्हाला सत्तर ते साठ ते सत्तर हजाराचा पॅकेज भेटतो तुम्हाला मंथली.
अच्छा स्कॉलरशिप भेटेल का ही.
स्कॉलरशिप नाहीेयाय एक स्पा म्हणजे एक एक्झाम आहे त्या थ्रू कंपनीकडनं स्पॉन्सर भेटतं आपल्याला. आणि मग स्पॉन्सर भेटल की आपण तो कोर्स करायचा चार महिन्याच्या कोर्स असतो तो आणि त्याच्यासोबतच आठ महिन्याची ट्रेनिंग असते ट्रेनिंगमध्ये प्र प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवल्या जाते कशी काय करायची असते ती किंवा आपण शिफवर गेल्यावर कुठली वस्तू कशी करायची आहे, काय करायचीय नेमकी. त्याच्यात आपल्याला कॉम्प्युटर बेस सगळं शिकवलं जातं इलेक्ट्रॉनिकली सगळ शि कवला जातो. आणि ट्रेनिंग पूर्ण झाली की एक एक्झाम घेतली जाते आणि एक्झाम मध्ये जो व्यक्ती पास होतो त्याचं नॉर्मल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं फिजिकल टेस्ट एक सायकोलॉजिकल टेस्ट होते. आणि प्लस त्यांची डोळे सुद्धा चेक होतात बरोबर आहेत का नाही ते. आणि मग त्यांना जॉब भेटू शकते त्यांना डायरेक्टली जॉब भेटतेच आणि ती.
ओके! बरं मला सांगा तर माझ्या मुलाला पोलीस भरतीमध्ये जायचं असेल तर त्याला काय करावं लागेल?
नॉर्मल तुम्हाला जर पोलीस भरतीमध्ये जायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला कुठली तरी एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री तरी करांवच लागणार आता जर तुमच्या मुलाला डिप्लोमा करायचाय तर तो डिप्लोमा करून जी डिग्री आहे दोन वर्षाची ती करून सुद्धा तो नॉर्मली पोलीस भरतीमध्ये जाऊ शकतो. पोलीस भरती जाण्यासाठी तुम्हाला नॉर्मल सायबर कॅफेत जाऊन फॉर्म भरावे लागतील. जेव्हा-जेव्हा भरतीचे फॉर्म निघतात त्या-त्यावेळी तुम्ही जाऊन विचारुन घ्यायचं. नॉर्मली ते एप्रिल ते मे महिन्यात निघतात साधारणता तसले फॉर्म. तर तुम्ही एकदा सायबर कॅफेमध्ये जाऊन वि काय डॉक्युमेंट लागतात काय नाही तर त्यानुसार तुम्ही भरती करून घ्या. आणि त्यासाठी मग तुम्हाला अकॅडमी लावावी लागते जवळजवळ एक किंवा तीन वर्षाच अस काहीतर असत. त्याच्यात तुमचे फिजिकल फिटनेस सगळं बघित लाल जात रनिंग रनिंग घेतली जाती, एक्सरसाइज घेतली जाते, योगा, व्यायाम सगळं घेतलं जातं.
टोकियो
आणि त्याची एक एक्झाम पण असते ती एक्झामसुद्धा क्लिअर करावी लागते आणि मग तसे तुम्ही पोलीस मध्ये जाऊ शकता.
आणि आर्मीच करायचं असेल तर
आर्मीध्ये करायच असेल तरी सुद्धा तुम्हांला सेम तसच आहे. कि तुम्हाला आधी फॉर्म भरावं लागतं पण त्यासाठी अठरा पूर्ण लागतं. बारावी कराव लागते त्यासाठी बारावी कुठल्या बी स्ट्रीम मधून करू शकता सायन्स कॉमर्स, आर्ट्समधून आणि जाऊ शकता तुम्ही बारावी पास हवी पण आणि मग तुम्हांला पहिले फिजिकल फिटनेस करावा लागतो. रनिंग रनिंग ची एक एक्झाम असते ती पास करावी लागते फिजिकल एक्झाम फिजिकल फिटनेसची एक्झाम असते ती पास करावी लागते, प्लस तुम्हांला ट्रेनिंग घेत द्याव लाग ट्रेनिंग होती ती. ट्रेनिंग सुधा पूर्ण कराव लागते त्यात सुद्धा पास व्हावं लागत आणि मग तुमच्या आर्मीची फॉर्म भरला जातो आणि मग त्याच्यानंतर पुढे होत. बाकीची प्रोसेस हां.
तस जर तुम्ही डिप्लोमा तुमच्या मुली जर डप्लोमा पण असल तर तो नॉर्मली डिप्लोमा करून सुद्धा नॉर्मली जॉब करू शकतो. साधारणतः अडीच ते तीन लाखाचं पॅकेज त्याला मंथ इयरली भेटेल त्याला.
अच्छा! चालल.
अजून काही तुम्हाला जर प्रश्न पडलेले असल तर तुम्ही विचारू शकता.
हो.
मला विचारायचं होतं जर या मी जर त्याला कॉम्प्युटर इंजिनिअर ला टाकलं तर या क्लासेसचा खर्च साधारण किती असेल?
जर तुम्ही कम्पुटरं इंजिनिअरला टाकलं तर साधारणतः एका विषयाचे जवळ-जवळ तीन ते पाच हजार रुपये घेतातच. पण आजच बघितलं गेलं तर तुम्ही हां पण जर तुम्ही
टोटल किती?
तुम्ही ज्या एरियात तुम्ही ज्या एरियात राहताात त्यानुसार ते स्पेसिफिक असतातच अमाउंट्स.
ह ओके किती विषय असतील साधारणपणे कॉम्प्युटर इंजिनिअर ला?
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतली तर तुमचं जर मुलाच बेसिक पण क्लिअर नसेल चांगलं तर तुम्हाला बेसिक क्लिअर पासून सगळे लावावं लागतात जस की फिजिक्सचा, केमेस्ट्रीचा मॅथ्सचा हे तीन मेन असतात विषय हे तीन जवळजवळ
नाही सायन्स घ्यायच नाहीेये त्याला ऍक्च्युली सायन्स नकोच आहे.
नाही नाही डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा हे विषय आहेतच हो फिजिक्स, केमेस्ट्री, सायन्स घेतलं तरी तुम्हांला ते असतीलच, हे घेतलं तरी पण ते असतीलच.
हम खूप हार्ड राहतो का हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
असं काही नाही. हार्ड नसतं काही जर, आपण अभ्यास केला आणि आपण जर पूर्ण टाइम दिला आणि समजून घेतलं तर ते आपल्याला खरंच इझी पडत. काही काही मुलांना तर प्रेशर झेपत नाही म्हणून त्यांना ते हार्ड वाटतं. तर तुमचा मुलगा तुमच्या मुलांने जर दहावीमध्येच एवढे चांगले मार्क्स पाडले असेल तर माझ्या मतें तरी तो करू शकेल.
ओके!
हा!
चालेल. मी ट्राय करेल बघर माझ्या मुलाला विचारेल तो जर करण्यामध्ये इंटरेस्ट असेल. तर मी नक्कीच त्याला सांगेल की तू एक कर म्हणून, आणि तुम्ही ही सगळी माहिती दिल्याबद्दल तुमची खूप थँंक यू आहे. धन्यवाद!
सज तुम्ही मला एवढी चांगली माहिती दिली. माहिती सांगण्यासाठी तुम्ही तुमचा एवढा वेळ दिला. हा!
नाही म थोडं बोलायचं होतं एक एक मिनट तर, दुसरं अजून काही असं आहे, का ज्याच्यातून पुढे जाऊन त्याला इन्कम जास्त प्रमाणात भेटेल असं काही आहे का?
हो मग मी तुम्हाला तेच सांगितलं ना! की एटीओ हे खरंच खूप चांगलं आहे.
हे सगळं सोडून.
हे सोडून सुद्धा तो, जर डप्लो इन कॉ्प्युटर के तर तो स्वतः इनस्टूट सुद्ध काढू शकत जच्यात कॅम्पुटर चे क्लासेस सुद्धा घेऊ शको. तर त्याच्यात सुद्धा इनकम खूप आहे. नाही म्हणत अस तरी पण हा खूपच असतं, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट पण करावं लागतोय तशी
ओके ओके ठीक आहे धन्यवाद तुमची एवढी माहिती दिल्याबद्दल. तुमची खूप आभारी आहे. थँक्यू ठेऊ का मी,